हा काय नाही म्हणजे तेस
हा हा मग जेणेकरून आपण जर आप आपल्यापासून जर सुरुवात केली की आपण प्लास्टिक वापरायच कमी केलं मग आपले बघून निदान कमीत क कमी एक दो दोघ जण जरी कमी केले वापरायचं तरी पण असं एकमेकांचं बघून होईल ना
हो होणार.
कमी होईल. त्याच्यानंतर प्रदूषण कमी होईल. किंवा आपण गाडी वेग वगैरे घेण्यापेक्षा सायकलने प्रवास केला तर. कस आपल्या शरीराला पण चांगलं होईल परत प्रदूषण पण जरा. थोड्या प्रमाणात का होईना पण कमी होईल. म्हणजे त्याचा फायदा आपल्यालाच होईल सोडा. पण सुरुवात आपल्यापासून करायला पाहिजे
होय-होय, बरोबर. मग तसचं तेच जे प्लॅस्टिक वगैरे जसे बॉटल्स वगैरे आहेत. तर आजकाल बॉटल पासून पण म्हणजे घर पण बांधली गेलेली आहेत म्हणजे त्याच्यामध्ये माती सिमेंटचा वापर कर करून
ते रिसायकल आपण हो हो रिसायकल आपण कशा प्रकारे करू शकतो ते त्याच्यामधला तो भाग आहे आणि शो पीस वगैरे- ते घरात सजावट
हा सजावटीसाठी ते टाकून इकडे तिकडे वेस्ट होण्यापेक्षा त्याचा एक काहीतरी चांगला उपयोग करता येतो.
होय होय होय आणि कसं ना म्हणजे अ त्याच्यामुळे आज बघितलं तर जे नाले वगैरे आहेत नद्या आहेत. समुद्र- समुद्र आहेत आज अ म्हंजे प्लास्टिकमुळे जो प्लास्टिक च जो वाटा प्रदूषण आहे. तो म्हणजे काय- मग त्यात माणसासाठी तर हानिकारक आहेच आहे. पण जे पशु आप आपल्या ज्या निसर्गामध्ये राहणारे जे घटक आहेत प्राणी आहेत मासे वगैरे आहेत हो हे त्यांच्यासाठी पण तेवढेच घातक आहेत.
होय होय आहेत होय होय,
होय.
आहे सोडा ते पण
ह् हो ना
होय आता कसं प्रदूषणच प्रमाणच खूप जास्त प्रमाण वाढलेलं आहे. त्याच्यामुळे मग ते तसं होतं तळे.
होय तेच तर. आणि तेच तर आपल्याला एक थोडंस काय होत ताप आपल्याला स्वतःला एक खारीचा वाटा म्हणून
हम्. हा. हा. मग तुम्ही असं वेगवेगळ्या सोसायटी टी मध्ये जाऊन वगैरे सांगताय काय.
अ. हो. आम्ही आम जे फ्रेंड-सर्कल वगैरे आहे. त्याच्या माध्यद्वारे आम्ही ह्या सगळ्या गोष्टी करत असतो.
असतात ते खूप छान काम करत
होय. होय. होय. आणि कसं ना म्हणजे असतात ना कि आज म्हणजे गरज नाही कि. प्रत्येक वेळेस पैसे म्हणजे तिथे पैशांची म्हणजे पैसे दान केले पाहिजे अ आजकाल म्हणजे मी जे बघितलं हे स्पर्धेच जे युग आहे ह्याच्यामध्ये जर बघितलं तर आपलं सगळ्यात मौल्यवान बोलतात ना. वस्तू आहे ती आपली वेळ आहे. वेळ पैसा तर आहेच. पण वेळ पण आहे आज आज काल लोकांकडे कस. हो आत. तर आपला वेळ देणं पण खूप गरजेचं आहे.
कनी कोणाकडे सध्या जास्त वेळच नाही आहे. त्याच्यामुळं सगळी लोक आपापल्या कामामध्ये इतके व्यस्त आहेत की. त्यांच्याकडं नाही वेळ आहे. किंवा काही असं वेगळं करण्यासाठी पण काही वेळ पण नाही आहे त्यांच्याकडे
हो. हो. तेच तर
पोरं.
म्हणजे बरं वाटंत ह्या सगळ्या गोष्टी. करून एक जे मनाला जे आत मी समाधान जे मिळते ना. ते हे अशा कामातूनच मिळत आणि कधी कधी जेव्हा लोकांचा जेव्हा सहभाग वाटतो ना तर खरंच असं वाट म्हणजे कि आपण खरंच काहीतरी समाजासाठी किंवा आपण आपल्या देशासा ते करत आहातच.
हो हो काहीतरी चांगलं फेरेच समाधान असत. होय होय आपण देशासाठी काहीतरी चांगलं केलंय. ह्याच्यातच खूप मोठं समाधान असतय.
होय, होय, होय. बरोबर. अ हं हं. बाकी बाकी तुम्ही पण हे असले स ते उपक्रम
हो हो नक्की प्रयत्न करू.
हा आणि तुमच्या बरोबर जे तुमच्या अ म्हणजे जे अ तुम्ही जर शहरात राहत असेल तर तुम्ही जे तुमचे जे काउन्सिलर आहेत किंवा तुम्ही तुम्ही जर गावात राहत असतील तर तुमचे जे ग्राम पंचायत आहे. अ त्या. त्या सगळ्या मेंबर्सला. तुम्ही समाविष्ट करण्याचा प्रयत्न किवा किंवा त्यांच्या बरोबर. हे सगळं कार्य करण्याचा प्रयत्न करा. हे ना.
होय-होय छान आहे. खूप छान कल्पना आहे. आम्ही प्रयत्न तर नक्की. करून बघू.
हो. हो. आणि सध्या इंटरनेट. च जमाना आहे. त्याच्यामुळे आपण जे हे काम करतो. ते आपण जास्तीत-जास्त. इंटरनेटचा. म्हणजे जास्तीत जास्त अ. असं म्हणजे अ ह्याच्यासाठी आप पण आपल्याना फोटो वगैरे अपलोड करायचे आहे. की लोकांना पण समजलं पाहिजे. की लोक जेणेकरून आपल्याशी जोडली गेली जातील. आणि लोकांना पण समजेल की. ह्या-ह्या एरिया मध्ये. असं-असं काम चालू आहे. कि आपण पण त्यांना. त्यांच्या बरोबर त्यांच्या का कार्यात आपण पण त्यांना स - - करू ज्या ज्याने आपला समाज सो आपला जो पण देश म्हणजे आहे आपलं राष्ट्र आहे. आपलं गाव आहे. हे एक म्ह - - जे स्वच्छतेसाठी आपला कुठेतरी त्याच्यामध्ये
असेल होय होय आहे सोडा छान आहे हे कल्पना. बघू आम्ही प्रयत्न नक्की करू.
जरूर जरूर आणि तुम्ही करा आणि आणि मला पण सांगा की तुम्ही खरंच अ आतापर्यंत म्हणजे सध्या काय काय उपक्रम करतात कारण तुमच्याकडे पण अशा अजून नवीन नवीन आयडिया असतील तर त्या तुम्ही आमच्या बरोबर पण शेअर करा जेणेकरून आम्हाला पण त्याच्यातून काहीतरी मार्गदर्शन मिळेल आणि आमच्यातली पण जी त्या कार्याबद्दल अं म्हणजे अ काय बोललात? ती जी का काम करण्याची जी बोलतात ना एक भावना जागृत होईल किंवा प्रेरणा मिळेल आम्हाला सुद्धा जस संत गाडगे महाराज ह्यांची ह्यांची जर विचार शैली किंवा त्यांच ज जीवन बघितलं तर त्यांच्याकडून सुद्धा भरपूर काही आम्हाला प्रेर ना मिळते की आपण पण असच हो हो आपल्या ज्या देशामध्ये जेवढे संत त वगैरे म्हणजे असं कोणा प्रत्येकाचं जर जीवन चरित्र बघितल तर काही ना काहीतरी त्यांच्यातून आपल्याना प्रेरणा मिळते. भेटते मार्गदर्शन भेटत आपल्याला. पण वाटत की हो आपण म्हणजे त्यांच्यासारखे संत तर नाही बनू शकत. पण थोडं तरी आपल्याना म्हणजे आपल्या अ काय बोलतात आपल्याना समाधान हा आपल्याला जमेल तेवढ्या आणि आपल्याला एक बोलतात ना एक स्वतःला जे समाधान जे मिळते मिळतं. बोलतात ना की जे पण शांती समाधान असतात ते आपण कुठे म्हणजे पैशातून मिळत नाही, म्हणजे आपण विकत नाही घेऊ शकत, पण जो मनाला आनंद जे समा धान मिळत ना. मग हे आशाच कार्यातून मिळत.
हो हो असं कार कर असं खरं म्हणजे मिळणार समाधान आहे त्या गोष्टीचा आनंदचं खूप काही वेगळाच असतोय तो. हा आणि त्यातून मिळणारं समाधान पण खूप चांगल असतयं.
बरोबर. होय. जरूर जरूर आणि आपल्याना
कून कोणीतरी वेगळ्यानी केलंय ह्या ही गोष्टच खूप चांगली असते.
होय आणि कसं आपल्याना सर्वांना एक त्र येऊन केलं तर अजून आपलं म्हणजे बोलतात ना अ म्हणजे जे काम करण्याची जी प्रेरणा मिळते ना, म्हणजे एकदम असं एक वेगळंच फील होत अस त्याच्यासाठी. होय. होय. बोतात ना एक किचे बळ अस म्हणजे स गळे एकत्र येऊन जे एकत्रपणे काम करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्याला किंमत म्हणतात. आणि हे खूप महत्व त्वाचाय.
आहे
आपलं ज सामाजिक दृष्टी दृष्टीने जर बघितलं की आपल्याना अ म्हणजे समाज काहीतरी काम करायचं किंवा समाजात वाबरायचं तर, आपल्याला सगळ्यांना एकत्र घेऊन चाललं पाहिजे.
तेपण आहे सोडा आहे छान हाय खुप छान कल्पना हाय तुमची
हा हा आणि तुमची सुद्धा तुमच्यामधून तुमच्या म तुमच्या पण बोलण्यातून मला काही गोष्टी म्हणजे जानायला भेटल्या.
हा हा.
होय.
हो.
छान आहे. कल्पना खूप छान आहे. खर तर अशी कल्पना सगळीकडे राबवली गेली पाहिजे.
हा.
करून. थोडासा आपला पण सहभाग देशाच्या कार्यासाठी होईल. देश सुधारण्यास थोडासा-थोडाफार - होईना पण बदल पण होईल. आणि मदत - पण होईल.
होय-होय आणि एक बघितलं.
चा चांगला उपयोग होईल.
होय मग तेच आहे ना. आपल्याकडून जस आपण करणार ना. म्हणजे आपल्याकडून पण आपण कोणा - कुणीतरी प्रेरणा घेत असतो. तसच आपल्याकडून पण कोणी कोणी तरी प्रेरणा. हा म्हणजे ठीक आहे दुसर तर नाहीच. पण आपल्या घरातली जी लहान मुलं आहेत किंवा - आजूबाजूला राहणारी. ते आहेत लोक त त्यांना सुद्धा आपल्या कडून एक म्हणजे चांगली-चांगलं शिक्षण बोतातना चांगलं हे होईल असं. त्या गोष्टीसाठी कि आपल्यान पण अ. म्हणजे जायला पाहिजे त्यांच्या. सहभागी व्हायला पाहिजे. किंवा आपलं आपल्याच घरातलं एखादं जर मूल म्हंटलं. तर ते पण सुद्धा आपल्याला बघून म्हणजे चांगल्याच गोष्टी शिकणार कि. माझी, मम्मी किंवा माझी आई. ह्या सगळ्या गोष्टी करते मला पण हातभार लावायला मग त्या हो. मग त्या लहान मुलामध्ये सुद्धा ना लहानपणापासूनच एक सामाजिक बोलतात ना. अ समाजामध्ये. कस वावरण. किंवा सामाजिक उपक्रम राबवणे हे. त्याच्यामध्ये म्हणजे लहानपणापासूनच ती गोडी. निर्माण होते अस.
जेणेकरून ते भविष्यात एक चांगला सुजान नागरिक हे बनल. होय-होय ते पण आहे सोडा. बर मी ठेवते आता.
हो चालेल-चालेल, बाय.